हॅलो
हॅलो
हॅलो
हा ताई आवाज येतोय का? हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का? आवाज येत
हॅलो
हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का?
हो
जेवण झालं
झालं तुमचं
आमचं पण झालं.
हूं
हूं बाडा झोपले.
नाही. मोबाईल बघते. मोबाईल बघते.
मोबाईल बघते? हम्म हम्म, दादा आण ते?
ते बाहर गावामध्ये
हां मध्ये फिरायला
हम्म क्रिकेट बघयला.
क्रिकेट बघायला? का मग, उद्या शेतात जाताय का
नाही घरी. गरेस शेतामध्ये काय काम आहे आता?
संपला का काम?
हो.
चांगलं आहे मग. तुमचं काम संपलं ते. आमचं शेतातपण काम हाय का बाळा
हो.
चांगलं हाय, दत्तक घेतलेलं हाय का?
नाही, झिरो ते दोन
झिरो ते दोन वर्ष मुलांचा?
हम्म.
बरं आहे. मलापण शैलीला यायचं हाय. तुमच्या गावालाच न्यायचं हाय. दप्तर भरायचं हाय ना म्हणून. दप्तर भरायचंय. हा. ते सूर्यभोवती गटवाले कर्ज घेत आहे ना, त्यांचं दफ्तर पूर्ण भरायचं हाय
हम्म.
आता तर महाराष्ट्र बँकामध्ये जेव्हा दप्तर भरलं जाणार, तेव्हाच लोन देणार हाय. नाय तर, नाय भेटणार.
आमचेपण सांगत होते की, गट त्याची ताई, हा. ह लोन काढणार ना आ ता आम्ही. अजून
किती काढत
आता काही माहिती विचारणार सगळ्यांना
मीटिंग घेणार का तुमच तो फोटो मोबाईल मध्ये बघितलं होत मी नाही
मीटिंग घेतले पण अजून सांगितलं नाही किती किती पैसे सगळ्यांना सारण बस दर ना
एक चर्चा करून घ्या मग सांगा ना तुम्ही
दहा तारीख ला बसणार अजून
अजून दहा तारखेला
ज हा
हम्म
त्रया
चांगलंय
अछे
हम लोन घेऊन काय करणार आहे तुम्ही काय घताय का
नाही आम्ही नाही घ येणार घर बांधणार आम्ही एक दडेड लाख त्याढून
ह
अओके बाकी आहेे अजून ठीच ठी किचन बाथरूम आहे
किती बाकी आहे झालं ना
किचन बाथरूम ब्रत ब्रत
बांड म
हा
अजून
वर वरती अजून दोन रूम बाकी आहे वरती पण बांधणार आहे आम्ही
त्यावती पण
हम्म
चांगलंय बई. मग उद्या गावामध्ये जातय का?
हा.
हम्म. आणि ते मॅडमांनी सांगितलं ते स्कोर काढून घेतलं का तुम्ही बाकी आहे आता दत्तक आणि हे गोरोदर मातांचे
बाकी आहे.
माज पण बाकी आहे ना.
बाकी आहे.
आणि वजन उंच घेतली गेली तुमची.
अजून बाकी आहे. एक अंगणवाडीच झालं.
घेतलेले पण आधार आहे. तपसीन
आहे, आज झाली ना. अजून बाकी आहे. दोन नंबर अंगण दोन नंबर अंगणवाडी मध्ये उदिया हे.
नियुक्त. आमचं जेव्हा अजून अंग आरोग्य तपासणी येणार ना तेव्हा अजून घेणार ना वजन उंची?
हम्म आमची पण आज एक नंबर अंगणवाडी मध्ये झाला आरोग्याच्या तपासणी अजून उदिया दोन नंबर अंगणवाडी मध्ये आहे सोमवारी पाच नंबर अंगणवाडी मध्ये
तीन अंगणवाडयात. ना त्यांच्याकड जास्त संख्या आहे का?
एकशे एक्केचाळीस.
एकशे एक्केचाळीस, कुलीमध्ये भरताना पण टाइम जातय ना.
हम्म, तीन दिवस लाग, तीन दिवस अर्धा अर्धा दिवस. दोन तीन तास.
हम्म. अजून हा अजून.
अजून गरोदर माताचे वजन
आमचं तर आमचं तर लशीकरण नय. ते तिसर बुधवारी आहे ना तिसर बुधवारीच मग तेवाच घेते जे राहिलय ना. त्यांच्या मंगे घरी जाऊन. वजन घेतात.
माझ, माझे झालं लसीकरण.
वाजवा की?
दोन तीन महिला भरल्या की. दोन तीन महिला बा
आमच तिसरे बुधवारी असते, ना लसीकरन म्हणून फार मागे चा ंद
हम्म.
ट्राय. एकवीस वीस असाला शरणी येते मग. एक एक दिवस वाढत. जातो का.
तु आणि एक एक किंवा दोन चार असच एक दोन तारखेलाच
आमचे अंगणवाडी कर् मग. एक आणि तीन मध्ये पहिला बुधवाराच असत ना. मग दुसरा बुधवार का चुकिताईकडे राहतात. का चौथा अस आणि आमचा
हम्म
गेल्या महिन्यात चार गरोदर माता आता ते आता तर आता काल परवा मी
माझे तर आता सात सात आहे. माझे तर सात आहे. आता नवीन सात आहे.
नवीनच सात
सात अजून एक बाकी. हो मन नाट
आता काल परवा ओ. हम् वजन घेतले होते. आणि त्या दिवशी दोन आले होते. ते दोन झाले अजून एखादा येणार का, दोन येणार ते नाही माहित.
हम्म मागे तर सात पााच सात आहे नवी. नवीनच सात आहे. अजून एक आहे म्हणूनात
ह झाले का.
हम.
हम्म माझ तू चिव पण शेतात ए परी पण शेतात ए सगळे शेतात ए बाळ शेत कस घरी
तुम्ही तघस, आहोत अस तरीस
अजे गेली होती मी तिकडन मंदान होऊन आली होती ना
मीथर मंदना तर झोपली तर च चार साडे चार वाज
बापरे
सगळे झोपत होते ना सगळे जपत होते
हा हा आणि वडा
ते पण
बाडा पण जपले स मी तर शेतात गेली ना चारा घेऊन आले अजून उद्या उे चचाानसलीला जायचंय टाईम भेटला का मग शहादाला पण जायचंय म्हणून
हम्म
हम् चिऊचा नंबर लागला ना कलकुवला मग तिच्या साहित्या घ्यायचे म्हणून तिला पण चाल सांगितलं घरी चाल बेटा असं तर मी नाही येत मग मी उज्या येणार सांगून तला ह
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
आ
हॅलो हॅलो हॅलो हॅलो